हा काय करत
हा काय नाही बसली चला म्हटलं तुम्हाला फोन करू
हां
हा काय मग कुठे फिरायला जायच बेत आहे का
आत्ता तरी नाही गेल्या महिन्यात आलोय ना फिरून
अच्छा कुठे गेले होते तुम्ही
गोव्याला
हो काम इकडे चालू आहे आता महाबळेश्वर वगैरे जावं म्हटलं
हा हा
थोडासा फिरून येऊ हा हा अजून तर काही गेली नाहीये म्हटलंता जा जाऊ जाऊ आता इकडून जवळच आहे पण वेळच भेटत नाही
हा बरेच पॉईंट आहेत महाबळेश्वर मध्ये फिरायला जर गेलं तर राहतच गेलं पाहिजे माहि
हम्म तुम्ही जाऊन आलेत का
हा बरेच वेळा जवळ आहे ना आमला
अच्छा काय काय मग तिकडे फिरण्यासारखं
अ वेगवेगळे गेम्स आहेत बत घोड आहेत घोड्यांचं ते रेसिंग अ असते ना बघा वगर असा तशा टाईप म आहे परत तुम्हाला सांग ते स् जर तुम्ही रूम वगैरे घेतली तर रूम मध स्विमिंग पूल आहेत परत पॉइंट आहे ते बघायसारखे धबधबे वगर जर पावसाळ्यात गेला तर धबधबे वगैरे बघायलाय परत वेगवेगळे असे पॉईंट आहे त्या आणि बरे तुम्ही जेवढे बघाल ना एवढं कमीच आहेत तिथ तुम्हाला एक दोन दिवस पुरणार पण नाही एवढं काय काय येत तिथं फिरायला
हो का म्हणजे असं छान दरक दर्याखोऱ्या असतील तिथून काही असं पॉइंट असतील क सूर्य अस त्याचे किंवा सूर्य वगैरे अस सनसेट सनराईज हा
हा ते पण आहेत परत दिवस मावळ्यानंतर पण छान वाटत तथ असं फिरायला वगैरे आणि देवळ वगैरे पण आहेत हा तेच ना
हम हम् तिकडचं ते स्ट्रॉबेरी वगैरे पण खूप म्हणजे प्रसिद्ध आहे म्हणे
हा आता पावसाळ चालू झाला की स्ट्रॉबेरी बंद होतील मला वाटते
अच्छा म्हणजे ही वाऱ्यातच रात असते स्ट्रॉबेरी
हा हिवाळी उन्हाळा वगैरे त्यामध्येच असतं पावसाळ्यात कसं पाऊस पडल्यानंतर खराब होतं ना
हा हा
् आम्ही जास्त करून पावसाळ्यात गेलोय ना मग पावसा्याात कस ढग वगैरे खाली उतरत ना मग त्याचा स्पर्श वगैरे पण करता येतं हा खूप मस्त वाटत मग ते आपण कधी अनभवलेलं नसतं ना आणि त्या टाइमिंगला अनभवायला मस्त वाटत
हो ना मला पण असं खूप आवडत असं पावसामध्ये अस धोकं वगैरे ते असं बघायला
हा तिकडं भरपूर पॉइंट आहे आणि तुम्ही बघल एवढं कमीच आहे तिथं आणि ते नवीन नाही का निघालले गेम्स वगैरे असे चॉकलेट वगैरे घ्यायचे ते गेम्स आहेत
ते मशीनला आपल्याला लटकवलं जात आपल्याकडून जेवढी चॉकलेटे भरता आली तेवढी भरायची
हा तसे ते परत बॉल पाडायचे अ भावलं वगैरे चूस करायचे असे वेगवेगळे गेम्स आहेत त असं भारी वाटते ना काय बोलायचं आणि आपण कस कधी केलेलं नसत आणि लहानपणी पण कधी करायचो त्यावेळेस
आपल्या वेळेस तर होतं पण नाही आपण लहान होतो तेव्हा एवढं काही
हो आणि ते छोटे छोटे गेम्स होते एवढी मजजा येत नव्हते आता ना तिथं एवढी मोठे गेम्स आहेत आणि मोठ्या पण माणसांना आलवड आहेत त्यामुळे खूप मजा येते
हम्म आमचं चालूच आहे जायचं जाऊ म्हटलं न की तिकडे माथेरान पण तिकडेच येतं काव
अ ते एवढं नाही माहत मला
हा माथेरान पण छान आहे पण ते तिकड काहीतरी ते टॉय ट्रेन असते म्हणे ती आता बंद केली म्हणे नाही तर तिच्यावर ती फिरण्याची मजा वेगळी असायची
हो
हम्म मंदिर कुठलं आहे तिथे महाबळेश्वरला
अ महादेवाचच असेल
अच्छा
आम्ही कसं म्हणजे फिरायला गेलेलो ना मग देवळात वगैरे गेलोच नाही आम्ही कसं रहात नव्हतं गेलो एक जाऊन रिटर्न आलेलो मण त्यामु हा एका दिवसात त्यामुळे जेवढे पॉइन्ट बघता आले तेवढे बघितले आणि पावसात कसं भिजल्यानंतर देवळात पण जाऊ वाटत आम्ही बाईक वरून गेलेलो त्यामुळे आम्ही देवळात गेलोच नव्हतो
अच्छा
आणि तिथं कस आहे दिवाळात वगैरे जाताना कोकणी पण तशी हवेत ना आपण जीन्स
हा हा ते तिकडं अ घालू म्हणजे आपलं जे पारंपरिक पोशाख असेल तरच तेमध्येध्ये प्रवेश देतात
हो तेच ना मग त्यामुळे आम्ही आतमध्ये गेलो नव्हतो
हा म्हणजे आम्हाला जायचं म्हटलं तर मग मला साडी किंवा म असं पंजाबी ड्रेस वगैरे असं सोबत न्यावं लागेल
हा ते कस आणि आता अल्लीई करून ते पण दिस केल्या त्यांनी जीन्स पॅन्ट वगैरे अलाउड नाहीत देवळाततनी बरेच देवळ्यातनी अलाऊड नाहीत तुमच्याकडे कुठली वॉन्टेड फिरायला
अ मी मी पण इकडे पुण्यामध्येच राहते मग हे महाबळेश्वर झालं अ माथेरान झालं ला लावा असं झालं हे आहेत जवळजवळ पण मी अजून गेली नाही हो वेळच नाही भेटत ते पुण्यातलं पुण्यात जे आहे ते तिथून तिथं फिरून आली मी पण हे थोडंसं लांब जायला वेळच नाही भेटत आता मागं थोडासा वेळ काढून एक दोन दिवसाच्या सुट्ट्या काढून इकडं गेलो होतो आम्ही दिव्याघर हरीिहरेश्वर
कुठु आले ते
कोकणमध्ये
हां.
मस्त समुद्रकिनारा वगैरे आम्ही अ मोटरसायकलनेच गेलो होतो खूप मजा आली तामिनी घाटमधून
हा ना बाईक वरून जाण्यात मजाच वेगळे असते.
हे कारमध्ये एवढं काही असं आपल्याला हे पण वाटत नाही निसर्गाच आनंद बाईक वर छान घेता येतो आणि वा. ता तिथं थांबायला पण मस्त वाटतं.
हो.
हम्म आम्ही दिव्याघर गेलो होतो तिकडं अमुक काम केला होता. तिथे दिवेगरला मस्त समुद्रकिनारा वगैरे तिथे उकडीचे मोदक असे गरम गरम किनाऱ्यावरती विकत होते ते खाल्ले परत तिथे अ ते बोट राईड वगैरे केली खूप खूप मजा आली. तिथे रिसॉर्ट वगैरे बु केला होता तिथे स्विमिंग पूल वगैरे होत तिथे छ. तिथे अजून तिथं सुवर्ण गणेश मंदिर आहे. अं अजून विष्णूचं पण मंदिर आहे तिथे
बरं.
मस्त आहे हा तिथून मग एक आपण श्रीवर्धन वरून हरिहरेश्वर जातो ना म्हणजे दिवगर श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर हा जो रस्ता ना हा पूर्ण समुद्राच्या किनाऱ्याला लागू नय. आणि असं उंच वून खाली समुद्र दिसत. तो इतकं सुंदर दृश्य दिसताना काय सांगू म्हणजे खूप खूप अप हो खूप अप्रतिम दिसत. खूपच भले दिसत डायरेक्ट म्हणजे आहे दोन रस्ते ह. दोन रस्ते आहेत पण आम्ही मो दामूनच तो रस्ता निवडला जो समुद्राच्या किनाऱ्यावरून जातो. म्हणजे रस्ता खराब वगैरे पण नाहीये. हा थोडं वळण आहे रस्त्यांना असं थोडं घाट वगैरे सारख. पण मग खूप खूप छान वाटलं इतके भारी भारी असे पॉइंट दिसायचे नाही खरं का? वाटायच नाही अस वाटयचं इथे थांब. की तिथे थांबू पण वेळेमुळे आ मला जास्त थांबता पण आलं नाही. आम्हाला ते सगळंच बघायचं होतं.
हा आणि टायमिंग नसत आपण असं टायमिंग ठरवून जात नाही का? ल्या जास्त पॉईंट वगैरे माह नतात आणि तिथं गेल्यानंतर एन्जॉय करत. कधी टामंग निघून जात. ते समजत नाही आणि आपलं कसं? आपण तिथं गेल्यानंतर फोटो काढ हे कर आणि बर आपण ज बरेच जण जातो त्यामुळे सगळ्यांचे फोटो वगैरे काढत व दिवस तिथच निघून जातं.
हा आम्ही फक्त नवरा आणि बायको दोनच जण गेलो होतो. आमच्यासोबत दुसरं काही कोणी होत नाही पण चांगला टाइम पण आमचा एकमेकांसोबत चांगला स्पेंड झाला आणि खूप एन्जॉय केलं दोनच लोक होत. तरी आणि तिकडचे जे कोकणी लोक वगैरे पण खूप चांगले असं बोलायला वगैरे नाही का आपल्याला काही माहीत नसलं तर ते आपल्याला व्यवस्थित सांगतात पण
हा आम्ही पण जाणार होतो एकदा पण जरा प्रॉब्लेम आला ना दवाखानण्याचा. त्या मग आता यंदाचं वर्ष स्टॉप सगं आता पुुढल्या वर्षी जायचं म्हणतोय. कुठेतरी एक पॉईंट दरवर्षी एक पॉईंट धरला म्हणजे ना कसं सगळ माहिती पण भेटते नवीन काही तरी बघाय पण शिकाय पण मिळत म्हणून जरा फिरून घ्यायच
ग्राम ला येत हो तर रीलस रीलस येत होते आम्ही त्याच्याच नादात चाललं गेलो होत की जाऊन बघू अस
हा आणि बरोबर त्या टोप पॉइंटला बरोबर रीलस वगैरे पडतात. पण
हम्म.
कशच आम्ही गोव्याला गेलो तिकडं ना व्यवस्थित जेवण सुद्धा नव्हतं.
हम्म हम्.
आम्ही दोन दिवस नुसती मॅगीच खातात हा जेवण वगैरेु लय महागा आहे तिकडं.
हा म्हणजे असं शुद्ध शाकाहारी वगैरे नसतं का तिकडे जास्त
असत ना अ चपट्या असते त्या चपातीला त तेल पण नसतं मीठ पण नसत आणि आपल्या इकडं कस म्हणजे ते बिनामीठाचंच अन्न होतं लय करून तिथं मग आपल्याला बिनाठ. त्याच जास्त खा वाटत नाही.
हम्म हम्.
मग त्यामु खाऊसाट आणि मा किती पाचशे रुपये ला एक ताट
बापरे.
मग म्हणला एवढा पैसा घालवण्यापेक्षा ती मॅगी घालेली बरी नाही.
बघ.
त्या पाचशे रुपयाच घरी जाऊन काहीतरी करायला येईल म्हटलं.
अ नाही तर मग तिथेच अजून काहीतरी दुसर जागा बघेल माणूस नाही तर काहीतरी वस्तू घेईल तिथून.
हा ना आणि फिराय कुठेही जावा तुम्ही गाडीला व्हायला प्रत्येक ठिकाणी तिकीट आणि त्या आ आम्ही मोठी गाडी घेऊन गेलेलो ना त्यामुळे तर ल प्रॉब्लेम य आम्हाला बरे बघाय गेल्यासारखं बघाय पण नाही भेटलं व्यवस्थित
हम्.
नाईटला गेलेलो ना आम्ही नाईट ट्रॅवलिंग केलेलं म्हणून सग झोप. आले आम्हाला तिथं पोचल्यानंतर मग दोन दिवसाच्या हिच्यात काय एन्जॉय होणार.
हा बरोबर आहे. थोडस गेलं म्हणजे थोडा आराम व्हायला पाहिजे रात्रभर
हा ना आणि जो आम्ही गेलो की झोपलोच रूम बघूनणी आणि झोमलं उठून बघतोय तर आ ते निसांत चाले. न कधी जायचं पिकचर आणि कधी एन्जॉय गरज आज सगळे गडबड नुसती झालेली आमची
हा
चला मग तु मग तुमच्याशी बोलून छान वाट. करा मला पण तुम्ही फोन हा हो.